हम्म येते आवाज हो हो येतोय. येतोय, येतोय.
स्लो येत खूप. हो का.
ना मला येतोय क्लिअर.
येतो ना. दुपारी ना कॉल येत नव्हता. येत नव्हता. जात नव्हता. रिसीव्ह होत नव्हता. भरपूर काय प्रॉब्लेम.
अरे माझ पण सेम तेच प्रॉब्लेम झाले दुपारी आणि त्याच्यामूळ मी जरा गडबडले कारण आणि आता मी एका कुठला तरी ताई कॉल आला तर त्या म्हटल्या काय लगेच नाही जात होत म्हंट नाहीहोत तर नाही म म्हटलं जाऊदे सोडून दिल्यावर बसली आपली शांत.
तेच ना मी मनिषाला केलो ना दुपारी. तसंच दाखवत होत मग संध्याकाळी मी एक मेसेज टाकला ग्रुपला परत म्हटलं नको आता ट्राय करून बघते. लागला तर मग ते आवाजाचा इशू होत होता. नाही.
हा मला पण मी एकच कॉल केला आतापर्यंत हा दुसरा हा. आणि झालं असं का दुसऱ्यांची येतात तर पण मला कोणाला करता येत नाही आणि मी आज बारा वाजेपर्यंत फ्री आहे नाही तर काय मी एवढी गड मी म्हटलं बाई माझ दोन चार अरे मी ठरवूनच ठेवलं होत. सांग चल तुझ्या आवडीच काहीतरी सांग मला माहिती दे तुझ्याकडून काहीतरी शिकू दे मला.
माझ्याकडच आता सध्या तो आपला अधिक मास चालू आहे खूप जोरात त्याचा ट्रेंड पण चालू आहे. त्याच्याबद्दल नाही मी नाही काय केलं कारण माझा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे. नाही नाही इकडेच आहे या तिकडे गेलेच नाही ना. आणि हा मग हा उशिरा आत्ता चालू झाला आणि याची परीक्षा एक होती ना एक्झाम म मी लगेच निघून आले राहिली नाही. हे पप्पांच हे केलं वर्ष श्राद्ध. आणि आम्ही आता आलो निघून पण हे आता सगळं हां रील्स वगैरे बघतेय मी. वगैरे काय काय चालू आहे मी म्हटलं या जुन्या पद्धती होत्या त्या कशा कि जावायला जेवायला बोलवायचं कपडे घ्यायचे किंवा आणखीन काय घ्याय च त्यांना गिफ्ट द्यायचं आणि आता ते सगळे बघून बघून करायला लागलेत पण ज्यांची परिस्थिती नाहीये त्यांनी काय करावं. ते मुलींना त्रास देतात की तुझ्या आई बाबा नी मला काही केलं नाही, दिलं नाही. आता तुम्ही ती न्यूज बघितली कोल्हा पूरमध्ये अ एका सासऱ्यानी जाव जायाला दहा किलोची चांदीची चप्पल दि
चप्पल दिले आता तो दहा किलोच्या काय पायात घालून फिरणार आहे काय?
दहा किलोची चक्क ह ते जरा ओवर्हच चालू आहे ना हम्म तसच होते हं बरो बर.
हि परंपरा असं वाटत कुठ तरी बंद व्हावी.
हा, हा हा जे बरोबर आहे जे म्हणजे जुनीची पद्धत आहे की नाही म्हणजे पूर्वी कसं होत का माहेर वर्षीला जास्त यायला मिळत नव्हतं. आईकडे तिला यायला मिळत नव्हतं मग काहीतरी ते निमित्त धोंड्याचा महिना काय दरवर्षी ये तो तीन वर्षानी चार वर्षां नी एकदा येतो मग त्या म्हणजे अनुषंगाने चला मुलीला माहेर पण मिळतो जावई घरी का त्यां च थोडसा पांहुनचार करायचा हा त्याच्या पाठीमागचा खरा उद्देश आहे हा. मान पान शिवाय आईला वाटत मुलीची भेट होय मुलीन यावं जावन त्यांंच थोड कोड कौतुक करावं. एवढाच उद्देश कारण पूर्वीच्या काळी कस जास्त मुलीला माहेरी पाठवत नव्हते काहीतरी अशा कारणासह मग तो कुठ तरी एक निमित्तचं साधून मुलीच कोडकौतुक आईला करता यायचं पण आता अलीकडे ते एवढं काय तरी त्याचा अस ट्रेंड आ लय नाय तर काय विचारून सोय नाही त्याच काय म्हणतात तो फापट पसारा सगळां करतात
झालं हा म्हणजे परंपरा बाजूला राहिली आणि शाब जास्त झालाय या गोष्टीचा
बाजूला राहिला आणि त्याच आणि सगळ्यांत महत्वाचं काय माहिती ते ते वगैरे किंवा होय हे म्हणजे काय ते फोटो सेशन रील करायचं ते फॅड जास्त कुठल्याही बा कोन काय घरात लक्ष्मी पूजन केला टाक फोटो केलं टाक फोटो पण हाय तरीच ते चालू आहे आमची पण आता आज गेली कारण झालं कस काय ती आजारी होती तिला म्हणजे टायम हायत डाॅक्ट म्हटले बहुतेक आहे डिटेक नाही झाला पण तिची लक्षणं सगळी टायफायड ची होती आता हा बारका अंगावर पितोय तर त्याला काय टेंशन घेतलं त्या गोष्टीचं का जर आता टायफॉईड झाला तर बाळाला पाचता येणार नाही मग तिला मी दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन गेले आणि मग चेकअप केले तर ते डॉक्टर म्हण नाही फक्त पांढऱ्या पेशी वाढल्यात आणि टी आर पी लेवल वाढल्या मग त्या डॉक्टरांनी त्या बाकीच्या सगळ्या गोळ्या बंद केल्या एक इंजेक्शन दिलं तिला एका इंजेक्शन ती एकदम झाली फ्रेश पण असं होत का तिला आठवडाभर थंडीत हो तर तिला तो अशक्तपणा भरपूर होता तर मग तिला म्हटलं चल बाई हा एक म्हणून मी आठ दिवस घेऊन आले त्या निमित त्याने म्हटलं तुझा थकवा पण थोडा जाईल थोडी फ्रेश होशील आम्हाला पण जरा अ म तीला मी तिकडून डॉक्टरकडून परस्पर इकडे घेऊन आले आ दिवस ठेवले मग आज जावई आले आणि मग तिला आता सहा आ घेऊन गेले ते केलं त्यां पण मी का नाही बाज जास्त डाउनलोड केला मला काय तुमचे ते आताचे कपडे बिपडे घेता येत नाही तुमच्या आवडीची सरळ पॉकेट भरलं तुम्हाला मग काय कुठे जात तेच कारण त्यांना पसंत येत नाही आपल्याला काय ते आताच्या फॅशन म आपल्याला कळत नाही मग मी म्हटलं मी तुला वाता ती दे पॉकेटस पॉकेट पॉकेट दिला हातात तुम्ही घ्या तुमच्या आवडीचे कपडे तिला पण मी ड्रेस च घेतला म्हणलं आता तीजी तब्येत वगैरे वाढलिये हा हा तिला पण म्हटलं दुकानातल्या साड्या वगैरे नाही ना चल बाई म्हटलं ड्रेस मग त्यांनी पण ड्रेस घेतला. आणि अशा प्रकारे मग आता केला. बाळ आता दोन तारखेला सहा महिन्याच झालं. हा दोन जून ला झालं सहा महिन्याचा मग त्याला भरडी वगैरे चालू केले ना तर मग ते आता हित होता तर कस सारखं ते भरडी पाजा तेच कसं म्हणजे कपडे बदला शे स्वतःच्यात चं माझ्या सारख वेळ जात होत ता. पण आता अस होईल का उद्या तर आता समजा मला करमत नाहीये पण आता ह्याच्यामध्ये बिझी कारण दुपारी स्वयंपाक झाला. आता निवांतच आहे मी काहीच काम नाही. पण मग ते उद्या मला काय सुचायचं कारण दहा दिवस पोरगा होता घरात ना. हम्म हा म्हणजे तो एक वेगळंच असत ना.
वातावरण रडण्याचा आवाज सकाळपासून त्यांच्या मागे कंटिन्यू पाहिजे एक
हो हो हो तुझ असं पात मागे एक दोन वर्ष पूर्वी झाला तेव्हा झाल का नाही सेलब्रेट धोंड्याचा महिना?
नाही. यांना सुट्टी नाही नाही नव्हतीच गेले आणि तेव्हा प प्पा आजारीच असायचे ना. मग तिला ते काही करू पण नव्ह त वाटतं. हा आणि ह्यांना सुट्टीच नसायची. तर ते बोलायचे आजारी वगैरे आहेत पप्पा मग त्याच्यामध्ये कुठे आपलं हे सगळं करत राहायचं. मलाच पटत नाही, मग असच तुमच्यासारख. घे पैसे आणि.
हा, हा, काय काम माझ बसून, मग काय का करायचं आता ह.
समाधान वाटत.
समाधान मग ते स माझ तेच झालं, आपली पण आवड म्हणजे थोडीशी हवस पूर्ण होते. ते आणि तुम्हाला हे घ्या बाबा तुमच्या मनासारख. तिला काय हवं ते फक्त तिला मी ड्रेस तेवढं मी मागवते, मला वाटल ऑनलाइन एखाद तिच्या आवडीचा असा. मी आता हल्ली म्हणजे कस आता तीची आवड. खायला लागलय. तर मी तिला ड्रेस वगैरे मागवते पण जावयान तिला काल पाठवलत बाजात. पण तिला पण काय नाही पटलं सर पॉकेट भरलं म्हटलं जा चल बाबा. म्हणल आणि आपण काय ते तसल करत बसलो नाही. फक्त कसं. तर मला आनारसांची ऑर्डर आली होती ना, भरपूर आनारसांची ऑर्डर आली होती. तर मग ते. पीठ होत शिल्लक म्हणून मग मी. आपल्या अकरा केले आपले ते शात्र म्हणून कारण पीठ होतं. घरात लोकांना विकले करून, मग ते आनारस तेवढे केले ओवाळल जेवले. चहा पानी झालं नाही. आता अजून तर ती पोचली पण नसेल. हा. मग काय करायच, व्हय. टाकला त्यानं शॉकट मध्ये नाही होत ग, आता पण आपल्याला. करंन पण ते कस हाय, हो ते आता अधिक मासाच्या अगोदरच. तुम्हाला दोघा-तिघांचे फोन आले. आता तरी कधी म्हणजे अ. काहीतरी वीस का एकवीस मे ला त्यांना मी अनारसे करून दिले त्यांनी आज आता मला पेमेंट केल सहा वाजता. आणि मला म्हणतात मुलीच्या. सासूचा फोन आला होता, का खूप त्यांना आनरस आवडले. तर मी त्या. ना किती अडतीस. आनारसे दिले होते तर मी म्हटलं काय बाहेर मी रेट काढला तर कोण म्हणते पस्तीस रुपयाला एक कोण म्हणते चाळीस रुपयाला एक, तर मी म्हटलं जाऊ दे आपल्याला यवढे काय आहे तर मी म्हटलं मला पंचवीस रुपये रेट प्रमाणे द्या काय होते ते तर त्या बाईने अवघे साडे सातशे रुपये टाक म्हणजे तो आनारसा अठरा रुपयाला एक पडला. मला काय असं म्हणजे विचारलं नाही कि ती देऊ मी त्यांना सांगताना सांगित होत, पंचवीस रुपये प्रमाणे द्या. असं. कमाला घस आणि आ ता मी पेमेंट बघते आता असं झालं म्हटलं काय अशी माणूसकी खायला येतो. आपल्याला मग, अरे मेहनत तर जाऊ दे म्हणजे ती मेहत सोड त्या खर्च किती त्याला तेल किती लागतो त्याला गॅस एवढा महाग झाला त्याला खसखस तेवढी महागाचे सामान पण त्याला सगळं महागच लागते. तूपच किती गेल, माझी छोट-ओटी मोठी बर्डी तेवड्यात आडतीस अनारसे विचार कर. आणि ते तळायला अक्षरशः घामा घुम घा म आणि त्यांनी एवढ्या अर्जंट मागितले का आज त्या रात्री अकरा वाजपर्यंत अनारसे पहाटे पहाटे आठ ला त्यांच्या घरपोच केले. आणि पैसे आज दिले ते पण साडे साक्षी विचारलं नाही काय नाहीे मग ब आता काय असं ते नको वाट तं आपण जाते कधी करायला काहीतरी ते स्वभाव माझा असा पडतो ना हम नाही पण त्या अशा कधी करत नाही पण मी त्यांना आधीच सांगितलं होत मला पंचवीस रुपये प्रमाणे द्या, हे सांगित होत. म आता त्यांनी आनारसे बी तुम्हाला एवढे त्या म्हटल्या तेतीस वेगळे द्या जावयाला द्यायची. आणि बा कीचे आम्हाला खायला द्या मग त्यांना खायला पाचसहा दिले आणि ते तेतीस दिले. म दिलीस ते खायला दिले त्याचे सोडतात ते. सनलासचे तरी द्यायचे मला पंचवीस प्रमाणे तरी साडेआठशे होत होते मग काय आता जाऊदे गब बसले आता हा आताच त्यांनी पेमेंट केलं मजाली नाराज म्हटलं अस आपल्याला म मेहनत आणि जाणत थोडं पीठ माहिती ना भिजत रााला
हो हो त्याचे कष्ट खूपच
कर्ष्ट पण आहेत सगळ्यात महत्त्वाचे आणि त्याला खर्च आहे कारण अन खसखसच केवढी महागय माहिती आहे ना खसखस तेवढाच गूळ तेवढं तेल तेवढा गॅस एकतर एवढा महाग झाला त्याला मेहनत पण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा खर्च पण आहे आणि त्यानी देताना म लाव आणि तेच बाहेर मी त्यदिवशी ह्याच्यात पण बघितलं तर पस्तीस रुपयाला एक होता आंब्या आं हो हो हो हो हो मी पण बघितलं तेच की नाही फक्त दोन सेकंद मग मी कट करते हा इकडून आं हा ठीक आहे